आवाज हम्म, कसे आहेत तुम्ही? हम्म मी पण छान. झाल आवरून?
हो. झालं ना तुमच झालं का? मला अजून काही
असं हो माझ पण सेम बोला काय म्हणता आणखीन कस आहे तुमच्या घरी परिवार वगैरे?
आम्ही सगळे मस्त आहेत. सगळे गावाकडे असत्यात मी इकडे असते.
हं कसय? का हो हा. आमचं पण तसंच असतं आम्ही पण जॉबसाठी बाहेर आहे. आणि मगं फॅमिली वगैरे गावाकडे राहते. पण म्हणजे इथे ना असं एकटे एकटं वाटतं. पण गावा कडे खूप छान वाटतं, कारण की शाळा शाळा वगैरे शाळेत जायचा तेव्हा मग शाळेची आठवण वगैरे
हा ना गावाकडं मस्त वाटतं. आता ही इथे पण एकटीला बोरिंग होतय बघा. घरी असते म्हणजे कसही टाइमपास होतो घरी आणि गावाकडचं वातावरणच वेगळ हाय.
आणि एकटं राहिलं ना मग काय मोबाईल, मोबाईल किती बघणार. आणखीन मग मी पण असते रूमवर मग ती पण किती बघणार, मग त्यापेक्षा आहे तर मग कुठे फिरून यायचं. मग एक कस फिरायचं. त्यापेक्षा मग जेव्हा आपण घरी राहतो आई वडिलांजवळ राहतो किंवा फॅमिली जवळ राहतो, मग भाऊ असतो बहीण अस मम्मी असतात, पप्पा असतात आणखी मग कोणी ना कोणी घरी आलेलंच असतं पाहुणे मामा किंवा आजी वगैरे तर मग ते बर वाटतं.
होय.
गावात कसं झाड वगैरे पण असतात दुपारच्या वेळेस झाडां खाली जाऊन बसायचं. चिंचेची झाडं आहेत जांभणाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहे
हा ना आम्ही तर काय करायचो माहितेय का लहानपणी? चिंचची वगैरे बोर वगैरे आणायची गोळा करून आणि खात बसायचो. मजा यायची त्यावेळेस.
आणि आमच्या इथे बदामचे ते बदामे असतात ना वरती त्याला म्हणजे असं छिलकं असं ते तशी बदामची झाडंना तर मग आम्ही काय करतो इथेय ना आता सध्यातरी जामुन जामीन येतायेत. तर मग जामनाच झाड अ म्हणजे अस जायचो गावाकडे तर तिथे जायचो. जामून गोळा करून आणायचो चांगले धुवायचे त्य त्यांना धुतल्यानंतर ना त्यात मीठ, तिखट, चाट मसाला असं टाकून डब्यात त्याला हलवायचं, मग खायचो खूप छान लागयचं. आणि चिंचेला पण सेम तसचं करायचो. आणि आता तर ना
जांभळ घ्यायला गेले ना साठ रुपयाला दहा जांभळ भेटतात. म्हणलं घ्यायचं का नाही नक्की आम्ही.
साठ रुपयाचे पाऊशेर आमच्या पण तोच भाव आहे, इथे मग मम्मीला सांगते बाई तू गोळा करून आणून ठेव. मी एखादं दिवशी येईल आणि घेऊन जाईल.
हा ना तुमच्याकडं आहे तरी आमच्याकडं नाहीत.
हो. इथे आहे, पण एकच झाड उरलंय आता. आता पण झाड किती कापताय लोक. आणि चांगले, चांगले जे फळांची झाड आहेत तेच कापून टाकतायेत. म्हणून मग एकच, एकच जांभळाच झाड आहे, आंब्याचं तर काय राहिलं नाही आता, होत आधी आणि चिंचचं झाड पण कापून टाकलंय त्याने फक्त आता जांभुळ राहिलाय आता त्याला ना नका कापू बस,
हा आमच्या तर आईन लावल्यात दारातनी सगळी झाडं
हम्म आणि दारात पण आहे, पण हो आता दारात पण आहे पण ते निमचं झाड आहे, म निमचं झाडा काय फक्त ते आँक्सिजन ऑक्सिजन वगैरे चांगलं देत त्यांच्यासाठी कामात आहे, दुसरं त्याच्या काय खाणं वगैरे तर काहीच. नाही.
होय नाही लिंबाचा पण पाला ख्यायचा थोडा थोडा रस करून, किंवा आंघोळीच्या पाण्यात पण टाकायचं आपल्याला भारी असतं शरीरासाठी माहीतय,
हो शरीरासाठी छान असतो, तो पण तो जातच नाही.
जर आपलं पाणी असतं ना आंघोळीच त्यात उक, ळवतो आम्ही दर रविवारी आणि डोक्यावरून अंघोळ करतो, फ्रेश पण वाटतं एवढं, हम् पहिल्यापासून लहानपणापासून तुम्ही एकदा ट्राय करा बघा तुम्हाला किती फ्रेश वाटतंय.
हा
त्यातला रस सगळा पाण्यात उतरतो ना, आपण प्यायला बघत नाही का तर! ते कडूईक असतें त्यामुळं,
कडू हां आणि खूपच जास्त कडवट असतं, ना ते मग माझी आई काय करते ते ते पाला देते म्हणजे एवढं काय आठवड्यातून नाही पण महिन्यातून एकदा मी दोन पाले वगैरे खाते आणि त्याच्यासोबत ती साखर असते ना जरा जमा झालेली काय म्हणतात, ते मोठे. खडीसाखर असते ती खडा साखर देते म ती खाल्ली ना तर मग एवढं काही कडू लागत नाही पण, लागत थोडंफार
हा ते बरं वाटत मग ते भारी आहे काय तर असं. इफेक्शन वगैर आपल्याला, स्किनला किंवा घामोळे वगैरे उठतात ना उन्हाळ्यात वगैरे, त्यासाठी तर लय मस्त,
हो. आणि म्हणजे गावाकडे ना खरंच खूप छान वाटतं आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी ना शहरात नाही भेटत, शहरात गेल्यावर मग कसं, शहरात गेल्यावर आहे ना मग सगळं खानपान सुद्धा बदलून जाते. आपले आपल्याला जे म्हटला हम्म हम् हम्.
मी आता चाले म्हणलं. सहा महिना झालं. पण मी सहा महिन्यात चार दिवसाला घरी पळते. म्हणलं मी जाते का मी आज सुद्धा त्यांना तेच म्हणलं, मी जाऊ का घरी '? मला नाही करमत इथं,
हो.
बू कटरायचंय का?
हो भाडं वगैरे पण जातं आणि तिथे ना म्हणजे लांब गाव आल्यामुळे, मी तर काही येत नई. नाही घडी घडी घरी जात नाही वगैरे पण मग आता आलीय घरी मग म्हणून मग दोन चार आठ दिवस जास्त राहून घेल मग पाच सहा महिन्यांनीच मर
नाही पण जाताना नको वाटतं परत. एकदा घरी गेलं ना की परत, तिकडं जायचं म्हणलं नको वाटतं.
हो पण ते कसं आपल्याना पैसे कमवण्यासाठी किंवा जॉब वगैरे असेल तर जावंच लागतं ना मग. आणि घरची परिस्थिती पण आपल्याला सांभाळायची मग कसं एकदा ती जबाबदारी पडली ना तर, मग माणूस आयुष्यभर मोकळा नाही होत त्याच्याने, जेव्हा आता मुलींचं लग्न झालं - - मोकळं होतात पण काही मुलींची जबाबदारी अशी असते की ते आयुष्यभर मग ते पूर्ण करतात. मग जरी नवऱ्याच्या घरी जरी गेली ना तर पहिले बोली करतात आता मुली. आमच्या इथे माझी लग्न केलं तिने आधी बोली केली, बाबा मी जे पण पैसे कमवेल जॉबने ते अर्धे पैसे माझ्या आईवडिलांना देईल. बघ तुला जर पटत असेल तर तू लग्न कर. नाही तर मग नको करू. डायरेक्ट तिने तोंडावर सांगितलं कारण की मग आपल्या
पण आपण म्हणतो तस घरी द्यायचं पण आपल्या संसारातून एवढा खर्च असतो ना कि त्यातलं पैसं देण्या भाग म्हणजे राहतच नाही ह ना
राहते ना? तर मग तिच्या आई पण इतकी समजदार आहे तिच्या आईने कॉल केला मग तिच्या आईने तिला सांगितलं की बघ तुझ वीस हजार पगार आहे तर वीस मधून तू आम्हाला फक्त दोन दे. दोनच हजार रुपये द्या आम्हाला बस. मग जास्त काय देऊ नको मग ते अठरा एकोणावीस हजार मग रूम भाडं वगैरे जाऊन मग तिच्याकडे उरतात सतरा अठरा अठरा हजार रुपये तरी एक दीड हजाराच रूम भाडं ए, जास्त काही नाहीये तर मग ते उरतात तिचा कडे मग ते सगळे मग तिची स्वतःलाच वापर
एवढं कमी भाड आहे तिकडं? तिकडं पाच हजार भाड आहे.
पाच हजार मग सिटी प्रमाणे असेल ना. सिटी प्रमाणे असेल ना मग ते ते कस खेडगाव वगैरे मग आम्ही कस केलं खेळगाव केलं घेतलं आणि कंपनी दोन तीन किलोमीटरवर आहे. मग सिटीमध्ये राहण्यापेक्षा खेळगावात तर रूम रेंट कमी असतो. म्हणी म्हणून मग आम्ही तिथे राहतोय आणि मेन कारण हेच आहे की तिथे भाडं वगैरे कमीये. खाण्याची मेन सोय होऊन जाते. दूध वगैरे लगेच बाहेर नि रूमच्या लगे दूध वगैरे डेअरी वगैरे आहे मग ते उलट छान होऊन जातं. हो.
तर दुधाची पिशव्या घ्यायला लागतात.
डेअरी वगैरे आहे मग छान असं भेटून जातं सगळं आणि गुजरात साईड राहिली म्हणजे मग फक्त दुधाची काहीच कमी नाही.
हा
हो.
मल मिस्टर पण होते ना तिकडे मग मी म्हणलं, ना चला ना आपण पण जाऊ गुजरातला म्हणलं. घ्या ड घ्या डबल बदली करून तर म्हन हो सुखाचय व्हय राहायचं तिकडं.
होनइ तिथे हे ना म्हंजे सुरत जर बघितलं सुरत, अहमदाबाद थोडसं म्हंजे हेचए‌. अ तिकडचं वातावरण आणि महागय इ थे. पण बडोदा साईडला जर तुम्ही गेले ना तर तिथे थोडसं मग आपल्याना पुरवडून जातं असांय.
हं ते तिकडच होते ना पाचसहा वर्ष.
मग ते म सुरतय थोडसं महागचे थोडं नाही भरपूर महागे सुरत. सुरत, एहमदाबाद हो कपडे स्वस्तायत आणि कपड्यांमध्ये पण येना ते कशे करतायत माहितीयेका भेसडेती सगडी कपड्यांमध्ये पण भेसळ काही काही ठिकाणी चांगलेत पण काही ठिकाणी काय करतात जे लोकं वापरलेले कपडे असतातना ते गोळा करतात ते आम्ही आमच्या डोळ्याने बघित ल आता ते गोडा केल्या ना तर मग त्यांना एतरता ते डिटर्जंट असतं केमिकल असतं जे नव्या कपड्यांना युज होतात तर त्याच्यात ते टाक त्यात्त अशे नवे कपडे आणि इस्त्री वगैरे करून विकतात एकदम नवे नवे वा वाटतात ते कपडे. हो‌. काही कपडे अशे असता जे जे रस्त्यावर विकतातना लोकं ते ते जास्त करून एकतर चोर बाजार म्हणून असं असेल किंवा अशे बाजार असतात ना छोटेछोटे तिथे भरतात तर म तिथे अशे कपडे भेटतात. आणि जे दुकानावर असतात स्टँडर्ड भेटतात मग दुक कानावर मग दुकानावर थोडे दोन पैशे जास्त जातात.
हां ना आण् आपनं जास्त करून कमी पैशाचच घ्यायला व तो हां बाबा चांगलं दिस
हां आत् त मी गेले होते ना माझ्या मावशीच्या घरी तर तिथेना अ तो अ एक कॉर्ड सेट होता आन् आणि अशे मुलं जॅकेट वगैरे घालतात बघा ते डोक्यावर टोपी अस ते तस मुलींच होत ते तर तो फक्त पन्नास रुपयाला देत होता मगं मी ते चांगलं बघितलं त्याला पण म म्हंटल जाऊ दे इथे अशेच कपडे भेटता म्हणून मी काय ते घेतला नाही मग नंतर बघितलं खाली इ एक होत ते पूर्ण उंदराने कतरलेलं होतं. म्हंजे अशे खराब कपडे विकतात ते असय पण म आपल्या कस सं अ म्हंज चांगलेच कपडे घ्यायचे घ्यायचे असेल
हां तिथं जायचं म्हंजे सगळी माहिती असणं महत्त्वाचय.
हो आणि माझी मावशी असते म्हणून म मला काय टेन्शन नाही कुठे काय भेटतं कशे भेटतात सगळं तिला माहितीय. असतं ना.
होयना.
हम्म्
हं मी येणारच होती म्हणलेल की जायच पाचसहा वर्षान अ सॉरी पाचसहा महिन्यानंतर तिक कड मी पन घरी येऊन साड्यांच च वगैरे व्यवसाय करते ना आता खेडेगावात म्हंटलं की दुकान वगैरे नसतं ना सा कपड्यांच. मग अचानक पाउणं वगैरे आलं की साडी लागते मग एवढा लांब कोण आणायला जाय
हंहं बरोबर आपले दहा मिनट झाले छान वाटलं तुमच्याशी शी बोलून.
थँक्यू.